बोल छान वाटतेय तुमच्याशी बोलून
होना मलाही छान वाटतय तुझ्याशी बोलून
हु हु
बरे वेळ वेळ वेगळ्या भागाची किंवा वेगवेगळ्या काही असल्या गोष्टी त्यांची माहिती मिळत असते
होना अ काय झालं माझ्या प्रेग्नेन्सीचे फोटो होत्या ना मोठ्या मुलीच्या वेळेस
हो हो
अल्बम मी काढला जुन्या आठवणी म्हणून कपाटातन परवा
हम् हम्
चंद्रावर बसून फोटो काढलेले आहे माझी कम्प्युटर मध्ये कम्प्युटरमध्ये ती थीम बनवता ये त ना
हो हो
त माझी लहान मुलगी आणि मोठी मुलगी काय म्हणते माहितीय का मला लहान मुलगी तू मला सोडून चंद्रावर कधी गेली मला मलाही क हसू आलं म्हटलं आताशी पाच वर्षाची ऐ आणि मोठी मुलगी मोठी मुलगी सात वर्षाची आहे माझी
हां हां
तू मला सोडून चंद्रावर काबर गेली पहिले उत्तर दे म्हणे मला
हु बापरे
मग मोठी मुलगी म्हणते ही अगं मी जाऊन आधी म्हणे मम्मी सोबत पुढच्या वर्षी तू जा आहे म्हणे
म्हणजे तुम्हाला अजूनून बागयलावरत होते हां ह
इतक हसलो इतक हो म्हणजे मुलांच माइंड बघा ना किती शार्प आहे, म्हणजे त्या फोटोमध्ये तिने नि रीक्षण काय केलं.
हा मम्मी चंद्रावर कधी गेली?
हं हं मम्मी तुला काही वाटतं मला सोडून आली. सोडून गेलीत. तू चंद्र तारे सगळं बघून आली, इतकी बडबडती की बाबा
माझी मोठी मुलगी सेकंडला
मुलांच माईंड खरंच खूप भारी आहे ना, म्हणजे भरपूर चालतात फक्
हो हो.
फक्त त्याचा वापर झाला पाहिजे योग्य ठिकाणी, खूप शार्प असतात मुलं खरंच.
हो ना.
त्यात मुली जास्त असतात.
बघा मला तर होता
हा ना बरं आहे म्हणजे, लहान असतं तोपर्यंत त्याचा खूप आनंद घ्यायचा बर का.
पण ताई मी संस्कार खूप चांगले दिले मुलींना बरं का. कुणी आलं ना कोणी अं कोणी पाहुणे आले ना, बाहेर पाया पडायला लावती, पाणी द्यायला लावती. चहाचा कप नाही द्यायला लावत ते गरम असतं चहाचा कप घ्यायला लावती चहा पिल्यावर.
हो हो.
आणि मेन म्हणजे मुलींना ते बंद झालं स्वतःच लावते मी.
हो ते महत्वाचं आहे, हे संस्कार लहानपणी दिले पाहिजेत.
म्हणजे मी कामाला नाही लावत, म्हणजे संस्कार लावती वळण लावती असं.
हा नाही हे संस्कार झाले, त्याला काम कर नाही म्हणत, ही सुरुवाते. म्हणजे ना मुली आहेत, आपण असं नाही म्हणत की मुलींनीच केलं पाहिजे. तसही मुलं असले ना तरी सुद्धा ही गोष् ट तर खूप गरजेची लहानपणापासनच.
आणि माझ्या हो ना, अ एक दिवस एक दिवस काय झालं, मी आहे ना मला खूप काम पुरलं घरातलं. रात्री कपड्यांच्या घड्या करायला मला धुनं काडला ना दोरीवरून मला साडेनऊ दहा वाजले. माझी लहाणी मुलगी मला म्हणती माझी लहाणी मुलगी म्हणती, आण मम्मी मी घडी करून बघती. तुम्हा खोटं वाटलं, मीनं दहा ते पंधरा तिच्या बहिणीच्या आणि तिच्या कपड्यांच्या मी जशा घड्या करते ना इतक्या छान घड्या केल्या, बाई काय सांगू. पाचच वर् पाचच वर्षाची आहे माझी लहान मुलगी, पण इतकी मला मदत करती म्हणजे ज्या गोष्टी शक् ज्या गोष्टी शक्य आहे ना, त्या गोष्टी करतात या.
हो बरोबर आहे. ते आत्ताच मुलांच माइंड खूप भारी आहे फक्त त्याचा वापर छान योग्य ठिकाणी झाला पाहिजे. कसं आपल्या शिकवण्यावर असतं. पण जर काम करण्याच शिकवलंच नाही वळणच नाही लावलं ना तर मग, मोठेपणी नाही आपण म्हणतो ना ओली काठी ती जेव्हा लहानपणी म्हजे ओली असताना दाबति ती तिला आकार देता येतो चीकलाचा गोळा असतो त्याचा पण, आता जे उदारण ठेव मननारच जितकं ते वय वाढत चालतं ना तितकं मग नाही मुलं झाले लक्ष देत त्या दिवशी आणि कंटाळा पण येतो मग नाही नाही मला नाही करायच.
हम्म
लहानपणापासून शिकवलं कीती ना अंगवळणी पडतात.
तेच ना मोठी मुलगी ती शाळेत कधी पण जाती दिवसभर जाते बारा वाजता जाते संध्याकाळी येते साडेपाच ला. आता लहणीच दुसरीला लणी हम्म
ती पण म्हणजे छोटीच आहे ती मला वाटतं चौथीला आहे पण ती स्वयंपक करते सगळा.
अरे बापरे!
हो भावाची मुलगी तिच्या ना मम्मीचा हात मोडला होता गाडीवर नं. पडली एक्सिडेंट झाला मग तिचा हात फ्रॅक्चर होता तर खूप सुजलेला होता उजवाच हात नेमकी कामाचा मग तीला पोळ्या लाटता येत नव्हत्या पिट मळता येत नव्हतं त्या भावजईला. मग पुन्हा तिला. म्हणजे अ धुनं वगैरे धुता येत नव्हतं पिळता येत नव्हतं त्यामुळे ना. ती इतकी छोटी चौथीला ये. आणि बारीक पण खूप आहे अशी तब्येत वगैरे नाही तिची. पण तिच्या अंगावर पडलं मम्मीनी तिला आधीच वळण लावलेलं शिकवलेलं लहानपणापासन. त्यामुळं ती सगळं करायची पोळ्या लाटायची इतक्या छान पोळ्या करायची. पिठमळायची धुनं तिला जितक जमल तितकं धुवायची. अ पिळून काढायची फरची पुसेल इतकं काम करते ती आणि असं नाही. ही घरातच शाळेत पण एक नंबर यायचा तिचा खूप हुशार.
हो
प्रत्येक यांच्यात भाग घेतो ती म्हणजे शाळेत कसं. सूत्रसंचालन ती करती कार्यक्रमाच-
हम्म ह भारी ना.
डान्स वगैरे त्याच्यात सगळे इतके तिला ते मिळालेले आहेत. प्रमाणपत्र मेडल्स पुन्हा ते मुवमेंट इतके मिळालेले आहेत तला.
हम्म हम्म
हो गणपती असल नवरात्र असल प्रत्येक कार्यक्रमात ती भाग घेतील ते असतात ना मंडळाचे वगैरे त्याच्यात पण भाग घेते शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घेत होती सांस्कृतिक कार्यक्रम असतील भाषण असेल. त्यांच्यामुळे ना बरेचसे म्हणजे सगळे म्हणतात ही आत्यावर गेली. म्हणजे मला सवय ना भाषणाची वगैरे मी कुठे गेले की भाषण करते. ते त्याच्यामुळं कदाचित असेल तो गुण पण मग म आपण इतकं वय झाल्या नंतर आहे पण तिचं कमी वयाचे तिच्या अंगी हे सगळे गोन
अरे व्हा, छान हे ना
हं दहा वर्षाची असेल, एवढ्या वायाट तिच्या अंगात एवढे गुण आहे म्हटल्यावर भारी अस
पण माझी मोठी मुलगी आहे ना
हा हा
अ जेवण वगैरे करते पण बारीक आहे तब्यतीने आहो खूप बारीक आहे
हो ना,
आई खिडकी लाव
नाही अ होईल ती व्यवस्थित तिला थोडं अ घरातलं पौष्टिक अन्न खाऊ घालायचं, हिरव्या ताजी भाजी पालेभाज्या वगैरे फळ
हो हो हो
असल पण कधी कधी असं वाटतं बारीक आहे तेच बरं आहे, खूप तब्येत असले की त्याच्यात ही प्रॉब्लेम तयार होतात ना.
अओ खूप बारीक हे ती,
हो ना
हो सगळं खाती, तरी बारीक हे.
नाही होईल ती, म्हणजे जसं जसं वय वाढेल ना, तेव्हा तिची कदाचित तब्येत सुधरेल.
होना
हम्म वयानुसार होत, भविष्यात तब्येत सुधारते.
अ आर्याऍपच खुप अ काम करायला असा उत्साह
उत्साह वाटतो आणि वेगळ्या कायतरी शिकायला मिळता आपण अ फोन मध्ये इतके नंबर असतात, आपल्या माझ्याकडे दोन एक हजार नंबर असतील कधी असं, कोनाला कॉल नाही होत, म्हणजे इव्हन जवळचे नातवाईक त्यांना सुध कधी फोन नाही होत, आपण फक्त व्हॉट्सअ बघतो, स्टेटस बघतो, व्हटसअपला टाकतो. अ असं समजायचं की, वेळच नाही राहत कोणा कोणाशी बोलायचा आणि याच्या माध्यमात न जर आपले विचार जात असेल कोणापर्यंत बोलण होत असेल तर भारीच वाटतं ना ते.
मला तो दोन दिवसापासून इतकं शिकायला भेटलय, काय सांगू ताई, कॉल मधून मी खूप
हो ना मग तेच ना आपल्या ज्ञानात भर होती हम्म आपल्या ज्ञानात भर पडते आपल्याला काही गोष्टी कळतात. अस वेगवेगळा अनुभव येतो कोण कसं बोलत, आता म्हणजे अ माझ्या पण म्हणजे मी सकाळपास बोलली असेल किंवा काय तर त्याच्यात माझ्या बोलण्यात पण बऱ्यापैकी फरक पडलं अस की आमचं थोडस गावाकडच बोलन वेगळं आपण दुसऱ्यांशी जे समोर जस बोलतो तसं त्या पद्धतीने बोलतो आपल्या भाषेत फरक पडतो ना
हो हो हो मी परवापसून चार पाच कॉल केले
नाही मी आजच चालू केलं, म्हणजे मला त्याच माहिती रात्री आलेलं हे ते अ टास्क आणि रात्री नंतर म्हटल्यान,, म रात्री साडे दहा नंतर मी बघितलं. त्याच्यानंतर, इतक्या रात्रीच नाही का आपण बोलू शकत.
हं छान बोलत हॅलो!
फोन येतोय कोणाचा तरी, त्याच्यामुळे ते आवाज गेला असेल.
छान बोलत म्हटलं ताई
म्हटलं रात्री, हो ना हं थँक्यू,,, म्हटलं रात्री इतके साडे दहा वाज नाही बोलू शकत असं कोणाशी, मग मी ना सकाळी पण थोडसं धावपळ असते कामांची,, सगळ्यांची डब्बे वगैरे द्यायचे,, नंतर मग एक नंतर चालू केलं मी, ते बघितलं. ते विचारलं आमच्या त्या बाचे सुने, तिला विचारलं हे कसं काय मग ते माहिती घेतली मी.
हो ना, ओके. ठीक आहे चालेल मग,, हो मी करू का मग आता.
चल येता हो चालेल चालेल, ओके ओके.
मग तुम्ही करा.
हो.
हो.